हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो.
हॅलो. हा
हॅलो, हॅलो यायलाच ना आवाज तुम्हाला यायला काय?
तुला नाही येत आहे आवाज?
येईला. येईला.
हॅलो
येलन
हा
हॅलो
तर एवढंच आहे की अ थोडा हहळू देतो आवाज
हो का जोरात बोलू लागते वाटते आज
हा आता बरोबर येतय व तू एयरफोन घालून होतोस का
नाही नाही जोरात बोलायलायता आहे
हो का झाली का तयारी मग रुची
हो तिकीट वगैरे बुक केला आता तयारी समजा आता कपडे वगैरे
कधी निघता तुम्ही
सौ्वीस
हो का
सव्वीस तारखेर हो ना टाईम तर आहे पण ते नागपूर
एवढं दुरून काढलं का तिकीट
मग आता इथं थोडी तिकीट आहे इथे तिकीटच नाही भेटत वाशिम अकोला कुठंच नाही नाही ना जातच नाही इथून
डायरेक्ट नागपूर वूनच तिकीट काढावी लागते का रेल्वे म
ह हो ना तिकडं लांब दूर जायचं की तिथूनच काढ लागते मोठं आहे ना ते रेल्वे स्टेशन जरा
हम्म
हम्म
अरे मला वाटलं हो मला वाटलं की आपलं अस इथूनच निते का
नाही आपल्या इथून नाही नि
हम्म मग आता तुम्हाला इथून ट्रेनच जा ना तुम्ही नागपूरला
हो ना नागपूरला जायचं तिथून उतरायचं तिथून डबल बसायचं
ह
हम्म स्लीपर क्लास आहे वरुण
हो का
हा झोपूनच जायचं मस्तना हम्म
फक्त इथूनच तुम्हाला निघावं लागत नागपूर साठी लवकर
हो लवकर निघा लागते मला वाटते सकाळी सकाळी जा लागते कायमे ह
हो सकाळचीच असते गाडी अ मला असं वाटते की सा साडेनऊ वाजल्या तर पावणे दहाचे असते
हो रातची बी अ शकते तसं काही माहीित नाही
ट्रेन नाही नाही रे म्हणजे तुमची बस तिथून ट्रेन किती वाजता आहे नाही याच्यासाठी केरळ साठी
तिथलली का थांब तीन वाजताची
तीन वाजताची आहे ना
हो
मग तुम्ही इथून समजा हे बघ तुम्हाला जरथ सकाळी टिंगायचं असेल तर अकोलाला झाला तर तुम्हाला आठ वाजता आठ वाजता इथून म्हणे सात वाजता गाडी पकडायची नाही तर सहा वाजता पकडयची बरोबर आठ वाजता तिथे पोहचायचं नऊ वाजताची तिथून ट्रेन असते तर नऊ वाजताची ट्रेन पोहोचते पाय बरोबर अ साडेबारा नाही तर एक वाजता तिथे ट्रेन पोहोचते रेल्वे स्टेशनवर पोहोचून जात आपण नागपूरले ह
नागपूले
हा नागपूरले आणि मग तिथून काही एकच घंटा थांबा लागते फक्त तुम्हाला
हो
हा आणि रात्रभर म्हणलं तर खूप वेळपर्यंत थांबाला लागते नापबलं तुम्हाला
हो ना ते ते पण आहे
हम्म कारण की मी एकदा गेली होती आमच्यासोबत ट्रेन ना
हम्म हम्
त्याच्या माहिती आहे त्याला माहिती आहे ना ओरळीची ट्रेन कधी वातयची नागपूरची ट्रेन नाहीस जात ट्रेन ते सहा वाजताच निघायला लागते नागपूर आपल्या अकोल्या सा नऊ वाजची बरोबर बरोबर एक वास पोचत
हो पालकल मााता कायत
हम्म तरी एकदा ना बघून घशील रूप कसं आहे काय त्या कारण की कधी कधी लेट पण होते ना ट्रेनचं काही सांगतच नाही
नाही लेटचं काय टेन्शन नाही लवकरच जायचं
मोठ्या ह चर्च्या यत पण कधी कधी लेटण होते ट्रेनचा मार्ग पुढे एकोन तासा
हो ना हो ना लेट होते
चेक करत राहिले तगा
हो
मस्त आहे पण जाऊद फिरून तरी ये न होते
हम्म तू पण जाय कुणासोबत अस ट्र्रीप काढ मस्त
का कोोती काडव ट्रिप तुला माहिती आहे ना मु फिरतात का एवढं दूर मुले जायचं म्हणलं तर बा्पा बापा किती पैसे लागतील कि आपल्या इकडच नाही जात रे सि कु जातात मुली फिरायला आपण सिटीमध्ये तेथोे जहातो
हम् ते पण आहे जवळपास जायचं
हा अम
जवळपास जायचं म्हणलं जरा ते इथं जायचं.
जवळपास म्हणलं तरी कंजुस करतात ना पैसे नाही ना त्यापेस मस्त आहे खाली सोलो ट्रिप काण्यायची एकटा एकटं जायचं मस्त फिरून यायचं.
सोलो,, जाता येते का बरं, घरची जावू देतात का तुले.
अ,, नोकरी लागल्या वर काउन नाई जाऊ देत.
हम्म,
नोकरी लागल्यावर काय टेन्शन आहे,, आपला पैसा राहातय,, मस्त फिरायच.
तोऽ
मले,, आता मी,, क्लासेस करु रायलेहरे स्री,, नाही तर मला दोन ऑफर येऊन गेले आता. काही जे माजलऽ
तु कराय जास्ती नाही.
एक नागपूर ल ऐ.
हम्म.
आणि परमानंट जॉब आहे सी एसआर मध्ये पण रिफंड मी येते ना तर रिफंड लागते त्याच्यासाठी ते त्याच्या तर पो सेस
पेमेंट चांगला असल तर करायचं ना.
एन जीओ साठी फंड गोळा करणं आणि चांगले जॉब मस्त आहे ती
हम्म, हम्.
पण आता, ईथ क्लासेस लावून ठेवले ना रे मी. असं आहे आता मला हे. इच्छाच करायचीऽ
होना, म ते एकदा कलास
नागपूरलाच ए,, प्रॉपर ज नागपूरचाच एहम.
हा, हा.
हम्म, आता
काकय
का,? काडल ते रेडीवर पर्यंत होता नाही आता काय होतय ते, एक डिसेंबर पर्यंत पाहू आता. तोपर्यंत तर आता निघतीलच ना जागा भरपूर ठिकाणच्या.
हो ना, हो ना निघंतात नंप
काय म्हटलं? म शर खू जास्त ला ले, हम्म. तेचग,
हम्म,, दुसरं काही पात्र आह.
हम्म, आ वाशिमला पण होते,, पण वाशिमला टायमिंग आहे,, त्याचा पाच, दहा ते पाच वाजेपर्यंत टाइमिंग आहे.
हा.
पणज्योच इथं वाशिम मध्ये पण,, वाशिम मध्ये काय वाशिन तर माहिित.
हो ना, हो ना.
हम्म, वाशिम ला काय फायदाच नाही.
ह्म, हम् वाशिमचं जवळ होतं ना पण
पण टायमिंग त्याचा, ना,, दहा ते पाच आहे ना. माझा क्लासेस जाते मग.
हो, मग ते मी ऍडजस्ट नाही करत, दुसरं काही, हा हा.
ऑनलाईनच कसं आपण ऑनलाईन एखाद लेक्चर ऑब्झर्व केलं तर ते आपण मग रेकॉर्डिंग य त्यात रेकॉर्ड करून ठेवलय.
हो,
मी ऑफलाईनचा तसा कार्यक्रम नाही ना घेतऽ एक मण म्हणते विनाकारण लावलय,, एक मण म्हणते जाऊ दे लावलेऽ चांगलं झालं,, पण असं वाटते आता जॉब साठी येऊन राहिलेऽ
हम्म
तीन वर्ष काहीच नाही आलं नाहीत नाही आता हे करताय ना.
तसं काही नाही येईल पुढं पण क्लास कर कंटिन्यू
काय म्हटलं?
येईल म्हणलं पुढं पण बल असं काहीतरी
आवाज नाही आला बरोबर
अरे पुढं येईल म्हणलं फक्त क्लास एकदा करे कंटिन्यू मग काय नाही
हम्म क्लास आता कंटिन्यू करच
हा कारण मदत नाही सोडता येत ना म्ह हा नुकसानच होते आणि मग दोन्ही कुटुंब पण आपलंच
ह,, ते तर आहेच.
हम्म,, नाही ते हे का इकडे पैसे दिलेले आहेत ना आपण मग ते वापस थोडी देते मास्तरऽ
हो ना, पॅकेजऽ. अजून दिलेली नाहीत रे अर्धे पैसे,, मी तर पूर्ण पैसे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच नेऊन दिले. असं अडडे नसते दिले, अर्धे दिले असते तर एक महिना्या, तर दोन महिन्या तर निघून गेला असता हप्ता. जर असे थांबवून द्यायला पाहिजे, तसतेचं वाटतंयऽ
ह,,, आता कर मग आता कंटिन्यू, तेच करा लागते आताऽ ह
हा तेच करां लागते पण आता असं माहित नाही ना म्हणजे दुसरं प्लॅनिंगच नव्हत ना का ोक्यात क का जसं आपला त इकडे जायं का तिकडे जायचं काही्लनिंगच नवतं ह
हो का
त्याच्यामुळ वाटतय
हम् हम्
जाऊ दे असं वाटतय मनाली संधी येत राहते पण कंटिन्यू तो कोणत होते दुसरं नसते होत नाही आपण दोन्ही करतो म्ह तर होत नाही
हो ना हो ना ते पण
मला व्हिडिओ कॉल करशील बरं तु गेला कि तिकडे फिरायला
बरं बर तुला व्हिडिओच पाठवतो ना मी जागो जागीचे
ते व्हिडिओ पण पाठाय हा पण पिक्चर अस ना वा विडिओ आपण मस्त
कुठं ते बीचवर का
अच् केरळ आहेत ना बीच नाहीत का असतील ना बरेच सरे
होन हो ना
काय म्हंटलं
लावतो ना तिथं स्पेशल कुठेतरी चांगली जागा दिसली की लावतो
हम्म फोटोज मस्त शूट कर चांगले फोटोज का तुझ्या मोबाईलमध्ये एकदम बाहेर निघतात फोटो
हा तीथ एक जागा आहे तिथे अशी फुलं असतात लाल कलरची जिकडे तिकडे अशी मोठीे
हो का
हा तिथं पिक्चरची शूटिंग होती म्हणतात म्हणजे ते असे नाही का असं लाल कलरची छोटे छोटे फुल मोठे असे ं बरे सगळं
हा म तर केले त अस सगळंच पान य आधी सर्च मारून ठेवायचं कुठं कुठं जायाच
हम्म मुन्नार हिल स्टेशन पर्यंत
हाव
हम ते बोट वगैरे घ्यायच्या मस्त लई महाग नाहीथ बूट वगैरे घ्यायला लागतातशा पाण्यात जायसाठी
हम् आणि मला अस हे पण यतं ति दत् त्यालाव का काहीतरी आहे ना ते पूर्ण प्रमाणाची फुलं राहतात
हो ते तेच ना मग बीच साईडला जास्ते समजा अं जाऊन आता पाहू एवढं काय आपल्याला पण माहित नाही.
हम्म नाही इथे घे सर्च करायचा गुगल वर सर्च करायच आधी. आणि दीदीला रात्रीच प्लॅनिंग बघायच तिथं जायचं सकाळी मग मस्त फिरून होतय त्यो
हम्म. व टूरिस्ट. स्पॉट समजा ते असतातच ना ते फिक्स राहतात एक लोकेशन दोन लोकेशन असे
हम् हम मावशी गेली होती तर मावशीला पाहिलं नाही पण मासम मस्त राहते तिकड तिकडे मसाले जास्त भेटतात म्हंत रे
हो मसाले नॉनव्हेज लई खातात तिकडे.
हम् मसाले जास्त राहतात. सांगा
पण तिकडं
हेच मावशी होतं तिकडे सोबतच घेलेलं न होतं जेवण वगैरे ते बसवाल्याकडेच होत
तीच तर म कारण तिचं नॉन व्हेज हां हां.
हम् तर मग तेच जेवण वगैरे तेच बनवत होत सगळ दोन्हीं टाईम.
तिकडें नॉनव्हेजच भेटते ना जास्त शाकाहारी भेटत नाही.
हम
हम्म तिथं.
व्हेजिटेरियन मध्ये कमी गोष्टी विकतात वाडत.
हो ना फक्त ते भातगीत वगैरे वरण तेवढंच काहीतरी.
बापरे.
हा भाजी वगैरे ते नॉनव्हेज जास्त असते भाजी काय खात नाहीत ते अशी
तरी तिकडे इडली वगैरेच जास्त भेटते आमी सांगत होता हॉटेल वर गेलो कि इडलीच जास्त राहतं त्यामध्ये व्हेजिटेरियन मध्ये तेच. इडली आणि सांबार ते
इडली डोसा आपल्यासारखे समोसे वगैरे नाहीत का जास्त
नाही तेलकट नाही
ढोकळा वगैरे नुसता ढोकळा नाही काय म्हणतात त्याले डोसा डो -